ते जरा खालते हाक मारले ते, जेवणासाठी.
हा. गेल नाहीस जेवायला, जेवायला गेल नाहीस.
हम्म जेवान होत मी. त्या आमही जेवाय बोलू म.
ह ह.
हा ते काय झालं, टीडीएस आणि टीएस, टीसीएसचा.
टी डी एस आणि टी सी एस.
हा तेच, टीडीएस आणि टीसी एस.
हा ते तुला तरी तुझा तुला म्हणल ब, दोनशे मार्काचा पेपर असणार.
हा.
त्यात तरी तुझं ते, पन्नास मार्काला तरी येईल असं.
हा.
चाळीस ते पन्नास मार्गाला येईल ते, टीडीएस, टीसी एस. जे वेगवेगळ्या येच्यात, तुझं फिंग द ब्ँलॉक्स मध्ये धरून किंवा, तुझं शेवटला शॉर्टनोट वगैरे धरून, चाळीस ते पन्नास मार्काला येईल ते.
हा.
बाकी तुझ वाउचरस टाईप वगैरे येते.
हा हा.
टीडीएस टीसीएस तुझा टॅक्सचा भाग आला, त्यामुळे ते जो प्रत्येकाच्यात अप्लाय होतोय ते. प्रॅक्टिकलमध्ये पण टीडीएस टी सीएस यथे, ते जरा अवघड जाते प्रॅक्टिकलमध्ये.
ह हा.
त्याला काय तुला जास्त प्रॅक्टिसच करायला पाहिजे, टीडीस अन टीसीएस ची कारण की, आम्हाला ते जरा अवघड जात होतं.
हा हा.
परत तुझ जीएसटी धरलास तर, जीएसटी तुझी सर्विस प्रॉब्लेममध्ये, जास्त तर जीएसटी येत नाही.
हा.
तुझं जी एसटी ट्रेडिंगला आणि मॅन्युफॅक्चरिंगला येतय, मेन.
हा.
ह कारण की तो परचेस करणार, आणि विकणार, त्यामुळे त्यात जीएसटी चालू होते तुझी.
हा.
जीएसटीच्या ह्याच्यात पण, शिकवतात तुला सगळं. तुझं आता कोणता पदार्थ क कोणत्या रेटला असणार असंच देन
हा
आता तुझं डेअरी फूड्स असतात ग सगळे
हा
दूध वगैरे त्याच्यावाशी जीएसटी लागत नाही
हा
बाकी तुझं कॉम्प्युटर वगैरे म्हणलास तर त्याला अठरा टक्के जी एस टी असत्या
हा हा
ते सगळ्याचे रेट देतात तुला म्हणजे तू परचेस वगैरे करत असलास तर तुला ते रेटनुसार किती जीएसटी येणार ते टाकायचं तथं आपण
ह हा
जीएसटी टाकताना पूर्ण जीएसटी टाकायची नाही सी जीएसटी त्यांनी एस जी एस टी टाकायची
काय सी जी एस टी आणि एस जी एस टी
हा ते माहित आहे ना
माहित
ते टाकायचं आणि जर का तू तर तू महाराष्ट्रातला असलास तर सीजीएसी आणि एस जीएसी
हा आणि जर बाहेरच असल तर
बाहेरचं असलं तर आय जीएसटी म्हणून असते किंवा आय टी जी एसटी असं असते
हा
ते टाकायचे त्याचा रेट वेगळा असते
हा
असं
हा हा
जास्त तर तुझं बाहेरचं परचेसच किंवा सेलच ठराविकच एंट्री असतात
हा
ते पण शिकवतात तुला. परत त्यात आणि तुझा हे येतोय काय ते. इंटरेस्ट.
हा.
आता तू परचेस केलाय समज काय तर.
बरं.
आता समज तू मॅन्युफॅक्चरिंग करायला आहेस कॉम्प्युटरची.
हा.
त्यात तो प्रोसेसर मागवला आहेस पन्नास प्रोसेसर दुसरीकडनं.
हा.
त्याचं पेमेंट तू उदारीवर असं ठेवलं आहे.
हा.
मग त्यांनी काय केलं तुझ्यासाठी तू. आम्हाला हे पेमेंट तीस दिवसात द्यायचच. तीस दिवसात दिला नाही तर आम्ही अकरा टक्के घ. काय म्हणतात त्याला.
व्याज.
हा अकरा टक्के व्याज लावणार.
हा.
असं असते ते अकरा टक्के. ते व्याज कधी तू तीस दिवसात भरला नाहीस. तिथनं पुढं दोन दिवस तुझं दोन किंवा दहा दिवस तुझा अकरा टक्के असणार.
हम हम.
दहा दिवसानंतर ना अजून पण तू दिलाच नाहीस. ते अकरा टक्क्याच ती बारा टक्के करणार असं कॉन्ट्रॅक्ट लिहून देतात तुला. तू त्याच्यावर सही करायचीस. असं असलं तरी त्याच्या एंट्रीला पण वेगळा असते. पूर्ण एंट्री झाली की. तुला ते किती दिवसानंतर न किती व्याज लागणार हे टाकाय लागते.
हो का.
हम्म. म्हणजे बऱ्यापैकी तो इंडस्ट्री लेव्हलला जे काम करणार ते तुझं इथं बेसिक. करून घेतात तुझ्याकडनं.
अर मग बाहेर हो क.
हा मग ते सहा महिन्याचा कोर्स केलास की तुला. तेच की सहा महिन्याचा केलास की एवढा काय उपयोग होत नाही त्याचा.
हा.
त्यामुळे ते सांगताना म्हणतात एकतर वर्षाचा केंव्हा करा किंवा ते. तेरा महिन्याचा ऍडव्हान्स.
बर ऍडव्हान्स मग ते अवघड असंय का जरा.
अवघड असं काय नाही सूड. खरं ते केलंस की तुला जॉब लगेज मिळू शकता कारण की तुला आता ऍडव्हान्स केलास की. तुला एक्सेलचे रिपोर्ट वगैरे तयार करता येतत ॲडव्हान्स केला अस तर
हा
परत तुला ऑडिट करायचं कसं हे बेसिक शिकवतात
हम
म्हणजे तू गेलास तरी तुला हे हे येत नाही त्यामुळे कमी पगारावर ठेवणार आम्ही असं काय नाही होत
हा
परत तुझं म्हणलास तर गव्हर्मेंटला रिटर्न कसे भरायचे सगळे
हा
प्रत्येक पद्धतीचे ते सगळे ॲडव्हान्समध्ये घेतात
हा हा
जी एस टीचं बघा गेलास तर एक्सेलमध्ये गेलास तर फॉर्म्युले भरपूर आहेत
ब
आता मी घेतलेला होता डॅट ख आम्हाला आधी म हे ऍडव्हान्स लेक्चरला बसवायचे कधी तर तेव्हा जी एस टीचे हे बघितले फॉर्म्युले बघितले. पन्नासशच्या वर अशी फॉर्म्युले आहेत अवघड.
हा.
ते बऱ्यापैकी डोक्यावरच गेले सोड फॉर्म्यले. तरी बऱ्यापैकी लिहून घेतलेले आहेत.
हा हा काळाल सोड म्हणजे जरा अवघड आहेत
हां
अरे आता तुला शहाने का नाही तुला शहाने काय नाहीत मला काय कळणार आहेत
तेच र मी काय झालं आमचं अधून मधून घेतलेलं आम्हाला त्या लेक्चरला
अधूनमधून म्हणजे
आम्ही मुलं डॅड ची होतो रे
डेट ची होता मुलं
हा सर म्हणलं असू द्या आता काय लेक्चरला कोण जास्त येत नाहीत म्हणून बसा म्हणलेत आम्हाला पण ह्याला ॲडव्हान्सच्या एक दोन लेक्चरला बसा म्हणलेत मग आम्ही शेवटच्या किती पाच स लेक्चरला शेवटच्या बसलो आम्ही
वर
आम्ही डॅड ची ऍडव्हान्सच्या पाच स लेक्चरला बसलो शेवटची त्यामुळे आम्हाला जास्त समजलं नाही ते
हा हा
म्हे स्टार्टिंग पासून होते त्यांचं प्रॅक्टिस वगैरे करून घलत त्यांना करायचं कस ते
म्हणजे जरा अवघड आहे ऍडव्हान्स
हा अवघडायला
मग त्याला कोण कोोण आहे तरी तुझ्या ळखीचा डव्हान्स ला
ऍडव्हान्स ला मुलांमध्ये कोण एवढं ओळखेच नाही आहे अस मुली भरपूर होत्या ऍडव्हान्सला ओळखीचे नाही रे
ओ किरी कोण नाही
नाहीई
हा
अऍडवन्स ला कसं मुलांमध्ये मी एक दोन मुलांनाच बघितलेला ऍडव्हान्स सलेक्चरला बाकी सगळ्या पंधरा ते वीस मुलीच असायचे
म्हण पंधरा ते वीस मुली म्हणजे
मुलीच भरपूर होत रे ह्या ब्रँचला
बाबा मला एकट्याला कायदर काही कर चिल
मुलांच एकटे नसतात चढ असतात भरपूर
तसं नाही सगळ्या मुलीं आणि मी एक ट् मुलगा आ म्हणज जे आम्ही थोडी मुले असं काय तर होईल
ते काय आतासं कॉलेजमध्येध्ये पण तसं जाय की
तस ना कॉलेजमध्येध्ये आहेा तरी बऱ्यापैकी क्लासमध्ये शान व वीसभर पोरे आणि पाचभर पोर असं व्हाहिजच
तस बघा याला रेजिस्टर कारडाचा म्हणला अस स कॉलेज मध्ये पण तसच होते की वीस मधली दहा मुले येतात बाकी सगळ्या मुले असतात
सगळी पोरं बाहेरची असतात क आप आपल्या कोलावरली असत
कोल्हापुरातलीच
कोल्हापुरातली
हा
म्हणजे जी क्लासला येतात ती
हा तेच की
हा
बाहेरचे म्हणजे कट्टर पाचगाव कळंबा अशी नाही पत्यासारखं ती पत्याला येते तिथन
अरे पत्त्यानं पत्त्या पण तिथं जाणो का
होय त्यान सहा महिन्याचा केला त्याला म्हणाल तो वर्षाचा कर म्हणून
म
त्यान सहा महिन्याचा केला
मग झालं नको त्याचा
त्याचं झालं की त्याच आमच्या आधी पाच महिन्या आधी त्याचं झालं आमचं व्हायच्या आधी
तुमच कधी झालं
आमचं प लास्ट पेपर अ मार्चच्या दोन तारीख मार्च म्हणतो एप्रिलच्या दोन तारीखला होता
म्हणजे पेपरच्या अगोदर
हा एप्रिलच्या दोन तारीखला लास्ट गव्हर्नमेंटचा पेपर दिला
कुणीकडे दयेत सधन
तो साावकुरीतल्या ब्रँचला मेन ब्रँचला
शावपुरे आहे वय
हा जी तुला ऑनलाइन टेस्ट म्हणल ग
हा
ती पण तिथं जाऊनच द्यायची मोबाईल वर नसली तरी तिथं जाऊन द्यायची लोकेशन तुला सेंटर च दाखवा लागते
हा हा
बाहेरच्या लोकेशन वरन किंवा घरातनं जर का तो ऑनलाईन एक्झाम दिलास तर त्यांना पन्नास ते साठ हजारचा हे बसते दंड बसते
कोणाला
त्याॅब्रांचला
काय केल्यावर
तू जर का घरात बसून जर का पेपर दिला असतो ऑनलाईन
हा हा
तर ज्या ब्रांचनं ते हे पेपर ऑर्गनाइज केलेला असते त्याला दंड बसते
म्हणजे घरात तिथेच जाऊन द्या लागणार मला.
हा तिथं जाऊनच द्याय
आणि जर एमर्जन्सी असली तर,
एमर्जन्सी असली तर मं पोस्टपोन करता येते पेपर, पुढच्या बॅच बरोबर तू द्यायचा अस हा खरं बाहेर न द्यायचं ना, आम्हाला बोललेली एकानं पुण्यातन दिलेलं आम्हाला, तरी ही तीस हजाराचा दंड बसलेला असं म्हटलेली,
वाआ.
बर, चालते ये उद्या बोला आता झोपणार हाय आत्ता मी, काय उद्या कॉलेजला
कॉलेज ला येणार आहे की तूं,
हम्म बघया जमला सर,
कारे,
काय आता कॉलेज ला येऊन करू,
हम्म उद्या आपले या जे विचारूय
त्याच्या
फीचर हम्म
चालते
हा चालते ठेवू काय
हा हा